हॅलो ह नमस्कार ताई
हा नमस्कार आवाज असं पटदिशन येत नाही हो तुमच्या फोन मधनं अस फ मला वाटलं रेंज नव्हती का काय कायम माहीत
आता येतोय का व्यवस्थित
हा आता येतोय आता अ ब हा आता येत होय हो तुम्हाला येतोय ना
हो येतोय येतोय
हो तेच ना आता मग तुमच्या आता मी भांडी घासते भांडी घासून घासत बोलते
हा चालते काम करता करता चाललय घरी
काम होत मग काय अस वेळ काढायला म्हटल वेळ भेटतच नाही आणि कोण सापडत पण नाही मला ह ह हा परत बघावं लागतय खूप ह मग आता तुम्ही आहेसात आता म्हणलं तर तुमच्याशी बोलून घ्याव फो वरून एकदा नाही म्हणलं शेत त आणि कुठल्या कुठल्या तर भाज्या लावल्या तुम्ही
शेतामध्ये काय
हा हा पालक तर झाले तुमच्या घरचे आता दुसरे कुठले लावलेत आणि
आता कुठली आणि भाजी कोथंबीर म्हणजे असं एक हॅलो आवाज येतोय
ह हा आता येतोय बोला
कोथिंबीर मेथी
अच्छा कोथिंबीर मेथी हा आता सध्या त्या कोथिंबीर मेथी तेव्हडीच आहे का एकदम म् हो अच्छा म्हणजे तुमचं घरचंच पाणी दिसतय होय अच्छा घरून पा आले बाजे पण विकता का तुम्ही असं मार
नाही करून नाही विकत आम्ही एक एकर दोन एकर करतो मी ते त्यानंतर कोथंबीर आणि मग व्यापारी येतेत आणि ते रोपट घेऊन जाते म्हणजे ठरवून कि तिला येते मग तेच उपटून नेते
हो चांगले आहे ना ते जास्त त्रास नाही ते
हा त्रास म्हणजे मग त्यांच ते उपटून येते ते आपण त्यांना किंमत काय ते ठरवून द्यायची ते व्यापारी त्यांच्या बायका माणसं घेऊन येतेत आणि
तुम्हाला पाणी असेल विहिरीचं
अ वीर हा वीर आहे ना आम्हाला कॅनेल हे आम शेता शेजारी
अच्छा त्याच्यामुळे विरीच्या पाण्यावर आले नंतर का आता पाऊस नाही ना त्यामुळे भाज्यांच पण किती आता मला वाटतंय तुम्हाला चांगला दर आला अस
हो चांगलं भाजीला चांगलं हा चांगलं बाजार भेटलंय
कारण आता ह्या वेळेस पाऊस नाही ना जास्त कोण कुठेही त्याच्या मूळ जरा जा थोडस काहीतरी ज्यांच्या कड पाणी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी शेती केलेली आहे त्यांना थोडंफार ह्या वेळेस दिलासा भेटल नाही तर मग घरात सारखं हेच अस शेताच शेतमालाच
हा तेच ना पण आता ज्यांचा ज्यांना सापडेल त्यांना सापडेल चांगला असं कारण आता जास्त पाऊस नाही ना कुणाकड, एकदम
आता पाणी नसल्यामुळं, पिकं पण करत नाहीत नावं लोक.
हा ते पण आहे नाही तर मग ते सगल शेतीचं नुकसान होऊन जात आ कांद्याला कुठं भाव होता आमचा पण हो आमची पण आहे गावाला शेती त्याच्या पण आता कांद कांद्याचा भाव सगळा कांदा सगळा खराब झाला गेला असाच
म्हणजे तुम्ही आयरनीमध्ये ठेवला होता का असा आधीच विकलाय
अगोदर विकला हारणीमध्ये हा थोडीच हे पण ते आम्ही पर्यंत केलं होतं त्याला दरच नाही आला. दिला जा म्हे असं मार्केटला टाकला त्याला कोण करत बसण घरी जास्त नाहीत लोक ना का हम्म सगळ्यांनी असं दोन रुपये चार रुपयाने विकून टाकले तेथे
तसच होतं आमच्या पण कांद्याला दहा रुपये किलोने मार्केट होतं तेव्हा आम्ही ते कस
ठेवलं असत तरी पण खराब होतो सारखं जरा उलाढाल कर
त्याच वजन पण कमी होत कांदा वाढल्यानंतर ना
वाढल्यानंतर हो
ते वला आहे तेव्हाच विकल्यानंतर त्याचं वजन भरतं आणि तो चांगला पण असतो ना पण बाजार कमी भेटतो मणाला तेव्हा बाजार नसतो नेमका
हम्म जास्त असेल त्यांचं तर हेच आहे म्हणजे आमचा काही एवढा नव्हता आमचा थोडाच होता पण ते आम्हाला जास्त होत तो त्यामुळे आम्ही तो विकून टाकला. म्हणजे काय करण एवढं ठेवून घरात खराब ठेवून ठेवून खराब. ढ हा गावाकडे शेती. गावाकडे शेती असल्यामुळे. नाही नाही आम्हीच गेली अगोदर आम्ही ते वाटन देत होतो. वाटन नाही काय म्हणत्यात वाटन काही खंड नाही काहीतरी नाही नाही ते असं हे आम्ही काय देत नव्हतो फक्त ती लोक आम्हाला हे द्यायची धान्य द्यायची वर्षातन एकदा. ते खंडान खंडान हा खंडन खंडनी होती मग आता ह्या वर्षी आम्ही मी घरी केली घेऊन जाऊन. जरा झालं जरा स्टार्टिंगची पिक चांगली प ते कांद्याचं जरा थोडस हे झालं बाकी ज झालं.
शेतकऱ्याच्या सगळ्याच पिकाला भाव भेटतो असं नाही ना कधी कधी लॉस मध्ये पण जात ना.
हा कधी कधी लॉस मध्ये पण जातंय, त्यामुळं काय ते जाऊन दे म्हणून, जे जे भेटलं ते चांगलंच भेटलं म्हणायच द्यायचं सोडून. शेतकऱ्यांचे हालत ग आमच्या, समोर समोरच्या लोकांचे तेवढे आहे दुप्पट तिप्पट आमच्या एक एक दोन दोन एकरवाल्यांचे ते ती लोक रडत होते मग ते त्यांचं पण किती नुकसान आहे. त्यांना काहीच भेटत नव्हतं एवढं त्यांचे मोलमजुरी येन तेन जाऊन असं आहे ना. त्या म्हणाला आपलं कायच, हा. थे उट रोजगार करणारे त्यांच बरं होतं ते. दिवसभराच हे करून रोजगार ते ते परवडत पण अस अस ते हे झालं नाही पण नंतर कांदा महागेलता मला वाटतंय. हम्म, आता महाग झाल्यात. आता पंचवीस झालंय आमच्या इकडे तर.
हा का. मग आता ज्यांनी आयरननी कांदे ठेवलेत ना ते आता आयरन काढाय लागलेत बाज दर आल्या मुळे कांद्याला
हा थोडे दिवस ठेवायला पाहिजत पण काय माहित. तेल का नाही जर असं झालं ना ठेवून ठेवून ठेवणार कोण जागा पण पहिल तर ठेवायला आणि आयरन लावायला एवढ्या नव्हतं आयरन. ठेवायला आम् मिेसे येत क इकडे आम्ही राहतोय की इकडं हा. म्हणजे ते ते आयरन लावायला एवढं जायचं पैसे घालून परत यायचं पुन्हा ते जायं त्याच्यापेक्षा ते जाऊ म्हणून. जाण्यायेण्यातच हेवायचं म्हणजे आमच्या आम्हीर हातात जाण्यायेण्यात वेळ जातोय पैसे जात पेट्रोल जाते म्हण, काय ते नसतं जाऊन येन करायच तिथं शेतीपेशी घर नाहीये ना त्याच्यामुळेन सगळं गोंधळ होतं.
आ म शेतातच तुम्ही असं घर बांधाय एक छोटास का होईना ना कधी जायला यायला आल्यावर उशीर झाल्यावर.
हा तेिथे ते तर आहेच की पण तिथे आता बांधायचं तर पण ते राहिलं काय कारणाने. आता बांधायच ह्या वर्षी चालू करायचं तिकडं म्हणजे मग तिथं म्हणजे ज एक तिथं ठेवत तरी येतो ना माल आपला आपण नाही जरी हे झालं तरी जाऊनत आपल्याला वेळ भेट हम्म. वेळ झाला तरी कध कंवा मग एखादा मुक्काम करून दुसऱ्या दिवी तिथल काम घरी येत घरी जाईल असं. तेनंतर मग येण्या जाण्याचाच वेळ जातोय सगळा दोन दोन तीन तर तासातच. हम हम्म. जा मग आता आणखी आणखी कुठली रेसिपी बनवणार उद्या भाजीला?
आता भाजीला उद्याच काय अजून नक्की नाही आता उद्या बाजीला काय आहे पाहायचं मग नसल तर पाहायचं वा शेतात काय आहे का.
हम् वेग वेग आनचील काहीतरी ट्राय करायचं.
हां असं, तुम्ही काय भाजी केली आ?
हलो
गवारीची शिम केली आणि तुरीचिडळची आमटी केली. द अ आं आज. दोन भाज्या केल्या तित घरात राहणाऱ्यांना हा डबा असतो ना. मुलीचा असतो. सकाळी साडेसहाला आज तिला मग गवारीची शेंग चपाती दिली. करून. तर बाकी घरात असणाऱ्यांना मग डाळ पातळी ला असते ना काहीतरी. आ तर तुरीची जाडाळ केली मग आता. चपात्या. भाकरी. तुकडे नाष्टा. ते झालं आता सगळं. आता मग आता कपडे लावायचे आहेत. मशीनला जरा. हम् आता नाहीं. धुते पण आता जास्त येत आज. म्हणून मग तेिथं मशीन लावणार हम्म.
मशीन ला पाणी जास्त लागत असेल ना ओ.
ते आता सध्या आमच्याकडे तररी येतेये. त्याच्यामुळं काय ते आता लावणार आहे. नाही तर मी शक्यतो हाताानच धुते. त्या हाताने प्रदिक्षण होऊन जातात. मशीनला लावा सोप मशीन ओढा. परत ती लावा. परत नंतर. परत जाग्यावर ठेवा. त्यातच टायमिंग जातय सगळं.
हा आणि हाताने कपडे धुतल्याने व्यायाम पण होतो नव म्हणजे पहिल्या काळात कसं बायका. हातानीच कपडे द्यायचे. करायचे मग त्या बाहे मजबूत होत्या आताच्या. आजारी पडत सारख्या-सारख्या.
सगळ मशीनवरच असतय आता. आ
हा आता कपडे मशीन वर धुवायचे.
भांड्याला-भांड्याला पण आहे की मशीन. बघितली नाही का तुम्ही. आहे तर आता नाही कधीच निघालेली आहे. भांड्याला पण आहे. एकीकडे टाकायचे डिश, -बिश सगळे. धुउन-बिऊूनं येत पावडर, - बिवडर टाकून ठेवायची आपल्या मनाने येतात. फूड ती आपोआप. भांड्याला हाय, चपातीला हाय, सगळ्याला हाय भाकरीला हाये. एकदम आपण म्हणल ते हायच येत काय? आता कुठं दळण करायच्यात? काय करायच्यात सगळं रेडीमेड भेटते.
सगळंच मशीन ने केल्या, मग आपण काय करायचं? माणसांना काय काम हायीत?
माणसाना कामच नाही, तरी पण माणस आजारी पडतात सारख अस
हा व्यायाम नाही ना माणसांचा, सगळी काम मशीन वर केल्याय मुळ व्यायाम नाही ना होत.
व्यायाम नाही होत. तेच की व्याम ते का? तर तुम्ही, ग हाताने धूता का कपडे घरी?
हो कपडे
घरी धुता का काय? हा हा.
घरीच कपडे धुतो हा. हा नाला दारातच
हा अच्छा मग काय नाही असं गावी कसं ओढा नाला असतो ना, म्हणजे अस धुयायला.
नाही ओढा, नाला नाही आमच्या शेजारी, कॅनेल आहे पण तो खूप मोठा आहे.
हा हा मग घरीच, कॅनल हाय म्हणल्यावर कॅनलच पाणी पण तुम्हालाच
हा कॅनेलचं पाणी, हा मला भरपूर पाणी हाय तस कॅनेलचं. त्याच्यामुळे पाण्याचा अजून तरी तुटवडा नाही आमाला.
त्यामुळेस तुमच्याकड चांगले हरेभरे सगळं शेत बित सगळे चालू असते ना दिसत असतील तर ह्या दिवसात पण
हा हा चालतय ठेव का हो ताई.
चालेल चालेल.
हा हा चालत.